हा काय करत आहे?
काही नाही ग आसच कॉल केला.
हो का खाली पिला आणि कपडे घड्या केल्या म्हटलं जरासं म्हटलं लाव कॉल म्हंटल खूप वेळ झाल खूप दिवस झाले लावलाच नाही.
एक मिनिट मम्मी प्प पाला फोन कर पप्पाचा व्हिडिओ कॉल येत आहे. हा काही नाही तो पप्पाचा व्हिडिओ कॉल येत होता.
हो का, मामा चा आला होता मला मेसेज वगैरे! किंवा मी टाकला होता मेसेज किंवा तब्येतीची काळजी वगैरे घ्या म्हणून.
अच्छा अच्छा हो त्यांची तब्येत बीघडली होती.
हो आता बरं आहे का आता जरा अस लक्ष द्या म्हणा बाई जरा असं?
हो! नाही ते मागच्या वेळेस झालं ना तसच झालं ते मुंबईला झालं होत
हो का नेमकं ते कशामुळे ते काही काही काही?
ते आता त्यांची गोळी ती चालूच ठेवा म्हणत आहे, फीटची फीट ची गोळी चालू ठेवा मणत
हा!
हम्म.
आजकालच खाणं वगैरे सगळं भेस ळ मिक्स केलेली असते
अवोइड म्हणजे अवोइड घरी खा म्हणा काय खायचं बनवून.
हो घरी नाही बाहेरच जास्त तर आम्ही हेच नाही करत!
ये किती नेहमी नेहमी तर चालूच राहते ना काही ना काही काही. जर कमी खायच थोडस ऑयली.
चालू आहे हम्म आयडी च चालू असल. कशाच अकाउंट?
अहो ते काहीतरी रसमलाई का काय रस रस सुग्रण का काय?
हा रस मंजिरी हा ते वहिनी वहिनीने ओपन केलं.
कसं काय?
त्या म्हणे असंच रेसिपी वगैरे टाकते म्हने त्या अकाउंटवर.
नाही पण मी त्यांचा आता सेकंड व्हिडिओ पाहिला ना त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का! त्यांचा मोबाईलचा कॅमेरा पुसलेला नव्हता.
पुसलेला नव्हता ते. हा मोबाईलचा कॅमेरा ते आलं धुप्पट धुप्पट सारखं दिसु राहिलं. कारण त्याच्या मोबाईलचा कॅमेरा चांगला आहे ऑलरेडी.
हो ना!
हम्म!
हां नाही ते लक्षातच नाही आलं ते असं, तरी पुसला होता वाटत. पूसला होता वाटते तरी.
नाही पण ते व्हिडिओ अपलोड झाला ना पाहिला मी तिथं ते पूर्ण हे होतं अस धूप पट सारखं क्लियारीटी पाहिजे जरा स्वतःला. लोकं असं कशे त्याला सब्स्करायबर गाणं एकदम कडक टाकायचं.
हम्म हम्म हम्म टाकू ना आता. एक एक एक एक त्याच्यातही खूप वेळ जातो ते बनवण्यात. व्हिडिओ बनवायचा म्हटलं की जास्त वेळ जातो.
हम्म मग कशावर बनवतात ते, काय कराय पॉजचं बटन असते ना तेच दाबून धरायचं, इडिट करायचं कामच ठेवायचं नाही.
होन पॉजच ना हा. तेच आता, पुढच्या वेळेस तेच करावं म्हटलं.
हं! आणि त्याला एकदा व्ह्यूज एकदा ग्रॅप धरलं, म्युझिक व्यवस्थित ठेवायचं आणि थोडंसं इ थोडे स्मूद घ्यायचे व्हिडिओचे
हं हं
हं म्हणजे बघनाऱ्याला असं हालताना बघितलं काय की ते लगेच सरकु दे
हो ना, बरोबर आहे. हं आज त्यांचा वट सावित्री वटपौर्णिमेचा शूट केला आज.
हा हो का
हा तो हर्षू, हर्षू हर्षूचे मित्र होते दोन तीन आयफोन वाले, त्यांच्याजवळ होत ते सगळं सामान. त्यांना केले मग शेवटी, तेच एक गाव आहे नागठाणा म्हणून. तिथं चांगली जराशी हे आहे बॅकग्राउंड वगैरे वडाचं झाड पाणी वगैरे तिथं गेलो होतो म आज हूं मस्त झाला हो, आयफोन होता. मोबाईलनेच रील बनवायची त हूं मस्त झालंय शूट वगैरे चांगले घेतले. आता बनवतील व्हिडिओ. ते मिळून दोन तीन पोरं होते सोबत
हो का?
हूं आज सुट्टी होती, संडे होता आज मग काच गेलो हूं हूं उद्या आहे ना वटपौर्णिमा हूं हूं
माही तर तब्येतच, माहीत बाई तब्येतच नव्ह ती तीन दिवस झालं, तिसरा दिवस आहे आज म्हणजे चार दिवस झाले तसं पाहिल त
तिसरा दिवस झाला माही अंघोळ नाही आज करू द
हूं काल मी का काल नव्हती केली मी आज गेली काल तापच वाटत होता
अव माही तीन तिसरा तिसरा दिवस आहे, म्हटलं आज केलीच नाही म्हंटलं मी
ह ना करून टाकायची तेवढं मोक
अवं मी म्हटलं त्याना मी करून टाकतो जरा मुक कळ वाटते त नाही म्हणयेत आंगुळ किल्यावं इकड इकडं त्यांचं म्हणणं काय माहित का पप्पे यांच्या पप्पाचं अंघोळ केली कि जरा थंडी वाजते मग अजून ताप येते त्यांचं असं म्हणणं आहे.
नाही, नाही असं काही नसते, डॉक्टर थोडी म्हणते आंघोळ नका करू म्हणून दोन दिव सं नका करू म्हणते, म्हणजे त्यातल्या, त्यातल्या त्यात राहिल्यासारख वाटते मग आंघोळ नाही
हूं मल लयी गजगज वाटू राहिलं मग मी काय केलं चांगलं तोंड बिन्ड धुतलं अन फेस मास्क लावून टाकलं ते राशलच आपण घेतोत ना. मग जर असं मला क्लीन वाटायल कपडे गिपडे हा अ माहितीय का बाथच त्याचाय. त्याला माही चार दिवस झाला माय तोड धुतल नाही काही नाही असं वेगळंच हू राहील. आणि मी तो फेसवॉश केलं आणि राशलच लावून टाकलं अओ एवढा त्या अस मी चेहऱ्यातून काढला, एवढा त्याचा इफे क्ट दिसु रायला ग्लोज डायरेक
हम्म.
हम्म. तर ते राशनच एकदम चांगलं हाय, जर वापरायचं असेल तुल तर
हो नाही मी तेच आणत असते. एक तर ते रिजनेबल पण हाय फोर्ट - -
हम् हो का? राशनचं चांगलं हाय
डॉक्टर रशियल.
डॉक्टर रशेल.
हम्म. चांगले आहे त्यांचे प्रॉडक्ट?
प्रोडक्ट त्यांनी माह यांच्याकडे माहि का स्किन केअर एवढे घेतात रात्री बापा.
बापरे! म्हणून एवढी स्किन एवढी फेअर हाय.
म्हणजे रात्री सकाळी बाहेर जाताना सनस्क्रीम हर एक प्रॉडक्ट नाय नाय - - हे ते बा्पा म्हटल तू सिरम गिरम - - सगळं हाय तुल मी त्यांचा फज आईचा फोटो काढून टाकल ना. माझ्यापेक्षा जास्त प्रोडट त्याचेच आहेत. हा स्किन केअरचे. आणि मी त्याला सांगितलं त्या मी तर इथे इकडे येताना - - टाकल होतं ना प्रेसमेच हे काय म्हणतात त्याला अ - - हेड हेअर वॉश शॅम्पू.
हेअर वॉश हा.
आणि कंडिशनर आणि ते येताना मी मारले होते इकड ते मले सूट झाले. आणि मग माझ पण तुम्ही वाफ रून पहा म्हणलं मग त्याला ते आवडलं. त्यांनी आज परत त्यानं डोकं धुतलं. त्यांनी जरा असं अस हे चांगलं वाटु राहिलं ते म्हणे मोठ पॅक मागून घेऊ म्हणे ह.
हम्मम सिल्की होतात मस्त. त्यांनी स्मेल चांगला येते केसांचा एकदम छान.
अं माहिती का काय कराय लागतयं. ते अ जेव्हा आपण डोकं धुतोना ते डोकं धुताना एकदम छान ते शाम्पू ने धून घ्यायचे पूर्ण - - अ धून घेतलं मग. काय करायचं अ धुन घेतलं पूर्ण वॉश करून घ्यायचं मग - - दोनदा तीनदा वॉश केलं मग काय करायचं, मग थांबायचं. नंतर मग हे झालं पाहिजे कंडिशनर लावायचं.
हम्म, हम्म.
नंतर लावलं की मग काय होतयं जरास थांबून राहायच जरास.
हा हा. थांबायचं कंडिशनर लावल्यावर.
ह थांबायचं आणि मग काय करायचं, अ दोनदा लावायचं वाटल्यास. आणि मग धुन काढायचं आणि नंतर मग ते जे रफ केसर राहतात, ना जे पहिला आपण शाम्पू केला तस नाही राहतते पूर्ण एकदम असं स्मूथ स्मूथ आणि म्हण - -
हेअर आर्टिस्ट कडे धुतल्यासारखे.
हा तर मग आपण जेव्हा पण डोको पुसतो मग लगेच केसाने विचारतो तो काहीच गुत्ता नाही रात.
हम्म हम्म ते याच्यामुळे कंडिशनरमुळे. त्याच्या नंतर माहितय का त्याच्यानंतर एक ती लिवॉन - - चि हेे भेटते. सिरम लिवॉन लिवॉनच हा ते पुडी असते ना चार रुपे ची पुडी असते आणि बॉटल पण असते ते लावायच इतके - - छान असे फ्रीझी नाही होत केस खूप छान होतात. स्रेट होत लिवन सिरम सिरम केसां सिरम लिवन कारण वहिनी तेच वापरत तर त्यांचे केस असे किती छान केस आहेत. त्यां आधीपासून ते वापरतात त्यानच झाले कसे केस हम्म सिरम मुळे बी बॉनय त हम्म छानानय त लि लिवोन
लिववोन का
हा चार रुपयाची पुडी भेटते आणि बॉटल पण भेटते
म का सूट
हो म म्हणजे कोणालाही होते ते असं काही ते जास्त केमिकल वगैरे नाहीे शायनी केसांसाठी आहे ते लावलं की मस्त स्मूथ शायनी केस होता. फ्रीज नाही होतम् एक दोन वेळा वापरून बघ तुला रिझल्ट समजेल
हम्म हम्म चांगलंय पण पहा उठल एकदा युझ करून त्या इकडं तर आपण शेगावचा प्लॅन राहून गेला
हो राहूनच गेला आता कधी चलता मग
चल तर तू कुठं होती काय माती
कोणाच्या बड्डे ला
मजा आली ह
अरे हो ते ते कस आम् वाशिम ला येणार होतो लगेच दोन तीन दिवसात नाही नाही दोन तीन दिवसात वाशिमला यायचं होतं तुझ्या लग्नासाठी
अ नाय
हो लगेच दोन तीन दिवसात कारण की बघ तेवीस मार्च नाही लग्नासाठी नाही बहुतेक एंगेजमेंट साज मार्च महिन्यात एंगेजमेंट
कधी माजमेंट कधी होती एंगेजमेंट कधी होती
स सत्तावीस कि सव्वीस अशी काहीतरी तारीख होती वटे
अ माझ लक्ष च नय.
सत्तावीस की सव्वीस तारीख होती, मग एकवीस हा सत्तावीस होती, बहुतेक आणि मग लगेच कस मग आम्हाला वाशिमला यायचं होतं. मग मम्मी म्हणत होती की बा आता वाशिमला जाय तयारी करायची म्हटल्यावर मी, म मग वहिनी पण, मग भैया पण, तिघही जा. जायचं म्हटल्यावर -
हम्म, हम्म, हम्म.
ह मग तयारी कोण करील? म्हणे मम्मी मग बॅग-बिग भरा लागते.
हाव न? हम्म, मलेही वाटलं होत की - म्हणल इथे आली असती, तू त मग जरासं, आपण आलो असतो. जरा शॉपिंग वगैरे केल -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
बघू ना आता...
हम्म -
हूं, हूं, तुम्हीच या इकडे. शेगावला जाऊ मग मस्त.
शेगाव तर इथून रस्त्यातच लागते व, वाशिमले येेता- येता.
वाशिमला कधी येऊ राहिली? मग राहायसाठी आता.
आता का? आता जवळपास पाय -
हो, महालक्ष्मी समजा.
हम्म.
आपल्याला ते काही येत नाही. बाई महालक्ष्मीचेे तळणन-बिळणन ते थोडंफार करू लागू. या वेळेस हे येतो, म्हणतात.